ती लय घाणेरडे हाय शी मम्मे जा
हॅलो हा काय म्हटलीस काय म्हणालतीस- अ- अग त आकडा नसतोय काय? आकड्यान उचललाय माझं तो म्हड असलंच कळ काढत बसतय बघ की बाई घान
कुठलं -कुठलं कॉलेज बघितल्यास म्हणालतो मी?
आ..
तू कुठलं -कुठलं कॉलेज बघाल्यास
सांगतो ते तू काय म्हणलीस सांग की काय झालं वरणाचं काय सांगालतीस?
तेच कि सांगितलं की तुला नवीन कॉलेज आहे जर नाही मिळाल तर घे तिथं असं म्हणलीत मला कुठं नाही मिळालं आलं तर तिथ घे
मला लांब जायचंय मला कुठलं तर लांबच कॉलेज बघ प्रिते
बग कि आता तुला गडहिंग्लजच चालतय किंवा वारणाला जरी घेतलीच का तू तरी चालते अंजली कारण जाऊ जा करायच म्हटल्यावर अडीच तासाचा रस्ता आहे म्हटल्यावर तुला जाऊन येऊन करू देणार नाही म्हण त्याच हॉस्टेलला
म्हणून तर मला कोल्हापूरला पण नाही घ्यायचं अजिबातच
बाकी कोल्हापूरला जरी घेतलीस का नाही तरी तुला जाऊन येऊन करू नको कारण कोल्हापूरला वाटतय तरी पण आपल्या- का कास्ट मध नाही मिळत?
मिळल सोड
के आयटीला जरी मिळालं तरी तुला तिथे राहायला लागणार आहे कारण के आयटी बाळ तुला वाटतंय स्टँडपसन केवढं लांब आहे काय ते कॉलेज स्टँड इथं तुमच गाव आहे त्याच्यापेक्षा लांब लांब हाय ते स्टॅंड पसन
मला इचलकरंजीत कोल्हापूर सोडून कुठला पण पाहिजेलाय बघ अग गडहिंग्लजला मी चौकशी केलो, तिथे पाणी तर कमी आहे म्हणजे सोय नाहीय म्हण बाई ऐकलो फक्त अस मग तेच क
बघतो आमच्या गडहिंग्लजला कणी आ हे आणंटीचा भाऊ आहे त्यांना एकदा चौकशी करायला ते कॉलेजचं नाव वगैरे असलं तर मला पाठव मग मी चौकशी करायला लावतो.
मग गजानन महाराज इंजिनिअरिंग कॉलेज टाक की एवढंच आहे
ती बैकणी एवढ्याशी हे बोलाल ती तू कुठलं कॉलेज बघतेस ग म पेंडलं झोप पहिला एक झोप काढ म बोल
बघतो मी चौकशी करायला लावतो जर चांगला असलं तर मग घे ति तिथं किंवा मग बघ बघतो की आणि हे एक आणि हे एक तु डिकेटी कॅप राऊंडला टाकताना कणी डिकेटी टाकू नकोस अजीबात म
अजीबात नाही अजिबात नाही टाकणार
कॅप राऊंडला अजिबातच टाकूच नको
हम् नाही तरी मिळेलच मग
हा मिळतयच मग,
त्यामुळे टाकायचंच नाही मी पण तेच करा मला म्हणजे काय तिकिटत घे म्हणली तरी पण मी टाकणारच नाही. दि हलताक बे ते डी वाय पाटीलचा झालाय सतराला फोन
दिवाय पाटीलच
होय,
कुठलं डीवाय वाटील कोल्हापूरचं काय
हा कोल्हापूरच तर संध्याच
हा चांगलेच सोड कॉलेज पण कट ऑफ किती आहे तिचा फी पिला खतरनाकय हाय पण चांग कॉलेज चांगलं प्री प्र ते कॉलेज असच आहे बाई कॉलेज चांगलं तर फी पण तशी
कॉलेज चांगलं म्हणजे काय चांगलं आहे त्यांच फक्त दिसाला चांगलं कॉलेजे शिक्षण एक नंबर गु आहे
होय, तथ कार प आहे.
अ जेवढं कॉलेज चांग दिस अम्बियन्स चांगला तेवढं शिक्षण खराब असते का
हम्म,
त्यापेक्षा बघायचं साधं भाधं कुठलं तर
अ बघ साधं कॉलेज असलं तरी चालेल फक्त फत क नाही कॅम्पस असू देेत आणि चांगला असू दे भास जॉब लागायला चांगलं पडो दे बघ
तेच कि ग ते सांगलय जो आपण एक वेळ धावून दे नाही दिली तर चालते फक्त शिक्षण चांगला असू दे त्याच्यावर आम्ही आमचा स्किल्स वाढतो आणि आम्ही स्वतः जॉ कमवतो कॉलेज आणि शिक्षण चांगलं मिळू देत आत्तास अजिबात मिळू देत नको
खरंच वा प्रीते बरोबर बघितलं ल सग वेगळे आहे सगळ्यांच लास्ट ला कळलं
बक्कनी होय की निघा
मग काय तर
तेवढं हे बाई
असं देखी गेलं झालं जेवढं त्यांचं काम होतं त्यासाठी आयुष्यात आले तेवढं होऊन गेलं
होय तस तेवढा त्रास आणि पश्चाताप देऊन गेले
काहीतरी शिकायला मिळालं नव
हो सोड ते पण का?
चांगलं थोडं वाईट
हो,
ह,
चांगलं काय श चांगलं शिकल हे शिकलोय की फक्त स्वारथी व्हायचं हे एकच शिकलोय पण तिथ दुसरं काही शिकललं आहे बाकी सगळं वाईटच झालं
त्यांनी त्यांना जपणार आहे त बाजुबेंच का तर तने त्यांना मदत करतात प्रत्येक माणूस एकत एकदा ना एकदा स्वार्थी होतोयच बघ प्रत्येक
मदत करतात मान नाही का अंजली तुझी सरांबरोबर एवढी ओळख नव्हती पण म बघते त्यांनाता त्यांनाफयर असल्या त्यांच्या क्लास मधी आहे अंजली मग त्याच जरा तरी हे ठेवायला पाहिजे होत नि अजून एकदा पण कुणाला विचार नाही आहेत की, तुम्ही ऍडमिशनच काय
अगं भक्ती मला सांगालती की, जुबेर सरांनी विश पण केलं नाही म्हणे तिला बड्डेला. म्हणलं, मला धक्काच बसला कसं काय गं?
मग हेच सांगायलोय ग म्हणजे आम्ही आत्तापर्यंत त्यांच्यासाठी जेवढं काय केलं की नाय ते सगळं त्यांनी मातीत के घालवलेत.
असं नाही करायला पाहिजे गं हे बघ त्यांनी त्यांना तिकडे जपू द्यात की, खरं तुम्ही पण एक एक वेळ ते ऐकटे इकडेच तुम्ही स्टुडंट होता तेनी तुम्हाला पण तेवढंच हे करायला
आम्ही म्हणतच नाही की तुम्ही त्यांना तोडून आमच्या इकडे या, पण जसं तुम्ही आम्ही तुमचे स्टुडंट आहे की नाही, त्यांनी पण एफ वायलाच मिळालात आम्ही पण एफ वायलाच मिळालोय.
कोण पण कसं पण असु दे सगळ्यांना त्यांनी म्हणून मोठे म्हणून त्यांनी समान दर्जा द द्यायलाच पाहिजे.
हा, आणि आपण त्यांना सगळं सांगत होतो अंजली आपण तुझी ओळख नसताना पण तुझा प्रॉब्लेम सांगित
होय होय.
आणि आप आपला आपण म्हणतोय सर आपल्या मागं मागे एक पुढे एक असतात हे पण माहित होतं आ कोण विश्वास ठेवण्याचा लायकीच नाहीे, हे पण माहित होतं, ‌ तरी आप सांगितलं की काय तर चांगल सोलुशन देतील, एकाचं‌ चार करून गावभर सांगत बसात हे पण माहित आहे,
इम्पॉर्टन्स दिला आपण तेवढं, त्यांनी तेवढं ठेवायला पाहिजे होते बघ
त्यांनी जर अ स्वतःहून विचारलं असतं की ऍडमिशनचं काय काय केलंय मी मानलो असतो त्यांना, लई मानलो असतो, आतापर्यंत जेवढा शिव्या दिला की नाही तेवढं मागं घेऊन मानलो असतं त्यांना.
विचारायला पायजे की एवढं रिस्पॉन्सिबिलिटी पण हा तुम्ही भले काय नका करू नका आमच्यासाठी पण, एवढं विचारनं तरी
तेच कि आता म्हणलंय बाई आता बस आता जरी
का तर दुसरे स्टुडंट, माझी पोरं माझी पोरं म्हणत होतीत क नाय नी नुसतं म्हणण्यापूर्ती
नसत्यात गं, आणि आपण बाकीच्यांच्या स्टुडंट पेक्षा जवळ आणि सगळी कॉ वर्गातले म्हणायचे ही तर जुबेर सरांची स्टुडंट आहे, ह्याचं तरी भान ठेवून म्हणाय पाहिजे तीन वर्ष आम्ही सगळं करत होतो यांच्यासाठी. बड्डे केल्यात काय काय केलेय, कॉन्ट्री काढून बड्डे केले. पैसे नसताना पैसे देऊन कॉ बड्डे केलेय त्यांचं सगळं केलंय.
शिकवत नव्हती तरी पैशे वाया जात माहिती ती असून क्लासला गेलोय तिथं.
हम् हम् हम होय ते पण आहेच की ग, एकत्र घेयायचं म्हणून पैसे नसताना गेलेस की, काही फी कमी आहे व्हय प्रीती
मग अगं मला परवा कळलं माझी बहीण श्री कॉम्प्युटर क्लासेस ला केली काय सीचं तिची फक्त अडीच हजार फी होती आणि आम्ही इथं साडेतीन ते चार हजार रुपये फी दिलोय सीईला
होय?
बघ‌ साडेतीनशे चालतंय मी करू आता कॉल?